नाही त्या त्यांनी काही पाठवलंच नाही मला म्हणे फुलंबरी मधले एखाद्या शियार तिचा नंबर असल तर त्या मी दिला त्या ईच्या बावजीच्या संगीताच्या
हा त्या वहिनीचा.
हा. म्हणल पहिल करतील ना मग तिकडं फुलावली मधल्या महिला करतील.
होई ना त्या.
हा भाऊज आहे ना सी आर पी
हा.
सी आर पी आहे ना तिची भाऊजे.
आराम हाय ते मग.
हम्म. मग तिला तिथं नंबर देऊन टाकला. जा म्हवकर पण. मग कोण बसून डोकं लई.
तेच नाही आहो मग आता एवढं कमी याच्यावर कस काय अर्जन विचार करा तुम्ही टार्गेट पैसे बी थोडे नाही ना.
हजार अन दोन दोन हजार रुपयची ये सात रुपये आणि बारा रुपये बी म आता कंपल्सरी सगायचे घटायची नि गेले कोडं विमा काढते ढ दहा द पाच पाच हजाराचे
हा.
पण ते साक्षीचं पासबुक लागू राल
खरोखर ते साक्षीकडून तुकड देत होत. पण ते साक्षी साक्षी कड देत होत. कठ व
कोण आहे तिथ
हो का कोण नाही तीजी संगीता जन
हम्म
आवाज वेगळा तर काय कोणी याच्यातय ना
नाही आवाज वेगळा नाही ते रेकॉर्डिंग ऐकू राहिली ती आणि ती सबमिट करू राहिली.
हम् हम्
काय म्हईत बाई कोण हे आता दाजी बोलले इतके लवकर नाही
आओ सगळ्यांला वेगवेगळे आहे आपण म्हणतोय अस हाय ते पण सगळ्याला वेगवेगळे हाय
कोमल सगळ्यांना वेगवेगळे हाय ती अगं पण आता तू सांगते जेवढ्यांनी आधार कार्ड फक्त रजिस्ट्रेशन करेले तेवढ्यांचच चांगला पेमेंट येतं बरं का ज्यांनी आधार कार्ड रजिस्ट्रेशन करल नाही त्यांना नाही येत
मग माझा आधार कस समजा ना आता रजिस्ट्रेशन करलेय की नाही करलेय
कळत ना आपल्या सुरुवाती क केलेलं आहे म्हणून सगळ्यात पहिल्या टास्क मध्ये जाऊन प्रोफाइल टास्क मधी ह. हम
पहा ना मग चेक करून
अ तेव्हा मीच त खोलून दिले होत ना सगळ्याला
मग व्हायलय का मग माझं
मंग झालेलं आहे ना त्याच्यावर आलं नव्हत का ग मेसेज आधार येच्या
काळी मला म्हणती तुम्हाला लय टास्क चे पैसे येऊ राहिले मी म्हणलं तुमची काहून जळून राहिली म्हणती मगं आम्ही बाई मग मा फोन खराब होईलय कसं होईन आता
हाव का हा आग नाही साध नाही सगळ्या हे सर्वांना आहे. आन आम्हाला हे नाही भेटलं आम्हाला ते नाही भेटलं परत पाहिजे तर सगळं आणि करायचं काही नाही नाही करायचं काहीच नाही आयत भेटलं पाहिजे म्हणते आयत हा आयत लागत
तुला आयत बरं लागतं तर मग खाऊन घे
नाही त काय कायत लागत सगळं
पण मग आता शासनाचे सगळेच काम ना हिला कोण लगे आरामशिर होऊन येतेच जाऊन बाता सांगून बाया कुरकुर करते ना म बाया कुरकुर करते ना
अन बाया येड्यात तिड बसायला एक एक दोन दोन च्या आस पास आहेत तिथ कामधंदे सोडून त्यांचे आणि म ते फुकट या बाकीच्या बाय घरी पळून आल्या फक्त तिथे सात आठ जणी आल्या वावरत निसत्या
हा
आन बाकीच बाया घरी पळून आल्या आणि थोबाड किती बी त्यांचे बोलाले तिथं किती मी बोलू राहिले
मग त्याना उचवडूनच नाही द्यायच तिथं त्याना म्हणा मीटिंगला बसा आणि योजना घ्या मायका घरातून नाही म्हणत आहे. चला मस्त्री करून घ्या तुम्ही दही
हा
बरं का याच्यानंतर डायरेक्ट स्ट्रिक करून द्यायचं जागाला म्हणायचं इथं बस आणि योजना घ्या माय का घरातल्या नाही त्या योजना
नाही तर काय तेच करणार मी त्यांनला आता पुढच्या वेळेस मॅडम म्हणे आता अगोदर नाही हजरीघ्यायची पुढच्या वेळेस हाय ना डायरेक्ट अ शेवट ला हजारी घ्यायची म्हणजे जे शेवट ला राहिले त्यांचे.
हा मग, तेच म्हणते मंग बसायचं बिंग घ्यायचं बी मला ते कसं आहे मग कोण बसत आणत बसन? मंग, दोन गोष्टी आपल्याला आलेत. मग, त्यांच्या ते अजून दुखात आहे.
हां. नाही तर काय!
आं
परत म्हणते का आम्हाला सांगितलं नाही? आम्हाला माहिती नाही.
आम्हाला भेटल नाही. ह्यांना आयत घरी आणून द्यायचं.
काय माहिती?
हो बर.
अं
ना दोन रुपये टाकले त्या याच्यात कवर मधी. मग म्हणतो का? किती? ह्या मोबाईलच्या कवर मधे
मामा न कडे जायली.
काय माहीत कुठं जायली?
हं. कामाचं काय झालं? ते चालू केलं नाही काम?
चालू हाय ना ते उद्या येईलना आता ते सांगतात. बाथरूमच खड्ड करायला.
नाही नाही. ते नाही ते बोल. येणार आहे उद्या इकडं?
उद्या आता नळ ते घेऊन देऊ.
हं.
अं - हॅलो.
हां ना, बोल ना.
नळ ते घेऊन घेऊ उद्या.
नाही काम असलं तर मग नाही जाता येतं. उद्या का?
हां.
नळ काय ह्याचा?
पाण्याचा.
तिकडें गेले नाही का मग?
कुठं गेले ते नळ नाही ना!
नाही का?
सगळंच घेणे अडचण त्याला, सगळेच कुठे घे मी का सांगू रे?
हं. मग मळ ती घेऊन घ्यायचंय एक. आणि व्यवस्थित चांगला मस्त करच त्याला. पाठीमाग प त्र टाकून
सगळं तसंच करायचं आहे मग शेडवाणी.
हां. शेडम मधल्या मधी सगळं आलं पाहिजे.
हाव ना, तसंच करावं लागणारं.
ते मग असं ना उघड नका ठेवू. रिकम नाहीत सगळं पॅकिंग करून घ्या.
सगळं आताय पुढचं बी पाडून टाक. उद्या पुढचं बी पाडून टाकू ना.
हा पुढचं पाडून टाका. आणि ते अँगल बसवून घ्या. अर्चना वाणी ते
सुध आणतीला.
आयंगल बसुलतर पार नही राहणार ब.
अन म
म असं हुंजयल हा पुढचेबी, घ्याव सुमपतरा म्हणजे पुढं पाणि नको येन मागं नको जास्तहायना. ते वायर लई झाली बाई तुमच्या घरावर येडानी, सगळे वायरे काढून टाकत ते.
नाही ना वायर काढून टाकेन ना तर, जास्त खांबा घेईन ना तेआपल्याला काय आता येलंत होयचं. जास्त कयन वाढले आता ते सारा चिखलात कटाकतिन ते काड निस्तातंय.
हः
घ
हओ.
आता ते काढलं ना आता अजून बरेच बरे, भांडणवंरायला बसू-.
हा ते त आहेच.
हमः
जयन दे पाळणायत गोडी गोडी सांगून द्यायचं.
हम्म
गोडी गोडी सांगून यायचं
नाही ना काढतील ना गोडे गोडे तरच घ्यायच. आपल्याला कोणाला के एवढं हे करायचे तरी आपल्याला कोणा ना आजपर्यंत कोणी काही म्हणलं नाही बाबा आता आम्ही स्वतः उद्या राहायला आलो उद्या, मला पोरायला अडचणी ना.
हा ल झाले ते एडानी
मगं
आमचं कुधी येयचंय ना संतोच ते काढून टाकायचंय आम्हाला. वटण इ जायलती.
कसं घ्यानं कसं आपल्याला काही घे नाही. एकदा व्यवस्थित जाऊन सांगायचं, बाबा तुमची वायरस सोईलवा.
हांआ..
हाय का? नाही.
नाही त कांय.
हंमः
हम् हा चहा पाणी झाली घ्यावची. केयितर कर नईना खायाला.
हमः
हमः स्वयपाक.
आ त तेबी वादलय काय टाक काय खा. आताात रातपावजी की काय? येतेलं कीं खायली. आस वाटलं होते. हे का म्हणून पण मग, आता सकाळी त्याला डब्याला अजून काही वेगळं कर नाही.
हं अं..
हो ना आता काय करावं सज.
हाना.. रोज तान अय बाजीचा. बाजार करून काय करा? काय करा?
करायचा खायचा पण काय त्याच संशोधन कोणी करले बिचाऱ्यानी.
हम्म
डोक नाय काम करत.
आनं
सकाळी काव मी मागे इतके काम होतं आज. अडाणी कितीबी हा थांब ना
नाय झाले नऊ मिनटं नऊ मिनटंच देन त्यांनी.
हाव का
हा
का दहाच ये
नई ना नऊ मिनटं ये ना. तुमही पाहुन घ्या ना अजून बी व्हिडिओ लागल तर, तुम्ही तर पहिले मा ते पाच याला कॉल केला पण महनल जाऊदे आता.
कधी ग
पहिल्यांदा पाचच याला कट जलता.
कट झालता का?
करा परत बोला.
बरं बरं
हॅलो